हा. काय चाललं मग की. हा तिसरा दोनच राहिले बघ आता झाले.
तुम्हाला पहिले बी आलते का वीस.
हा.
ते बी केले तुम्ही पूर्ण?
हा ते पण केले आम्ही तेच म्हणलं, दोन हजार भेटले न मला. मी काय केलं म्हणजे मग आज मी बसले नव्हते ना पण गीता बहीण भरले होते ना, तर गीता बहीण म्हणजे माया कडले पाच पाचशे रुपये घेतले होते भरायचे, मग मला दीडच अ दिडच हजार रुपये दिलते गीता बाईनं, पण मग मी आता ही पूर्ण कॉल भरली ना.
हा
मग त्यान भरले त मा काही मग त्या ना पाचशे रुपये काढून घेतले त्ही या्याच्यातून
अकाउंट मुदून मार र्या अस
हा.
आज तुम्हाला किती, किती रुपयाचं काम केलं तुम्ही आता लोक.
अ मी कधी पण केलं ते दोन, समज ते अडीचच हजार आलते मला ते. हे घेऊन.
हा.
आणि मग पाहिलंच ते पोरीला जीवावर येतं माझ्या मोठ्या पोरीला.
हा.
व्हिडिओ कॉल लावलो, कॉल लावलो मग आता ही कॉल भरले मग मी आता सगळे.
हाऊ का?
हा.
तुम्हाला आत्ता बघ किती पैसे येयले, अडीच हजार का?
हा, अडीच हजार रुपये येयले बघ मला.
मग आता ए आता नवीन आलेच नाही काहीच का?
अं हं. मग नवीन आता हे कॉल सुरू हे, कॉल संपल्यावर मग तेव्हा दुसरी कॉल आले.
हो का?
हा.
मग आत्ता हे कॉल पूर्ण झाल्यावर तुम्हाला पैसे येणार, तुम्हाला, मी एकटीच राहिले का?
नाही ना, आता स्वाती ताई बोलू राहिले ना, त्या पूजाला
नाही, तुमचे किती राहिले आता कॉल पूर्ण करायचे, पूर्ण व्हायचे?
पूर्ण व्हायचे आता हे दो, आज तुमच्यात तिसरा आहे ना ह्यो.
हा.
तिसरा आता दोन करायचे, एवढेच राहिले शेवटचे.
झाले का मग तुमचे तीस कॉल?
हा.
बापरे तुम्ही बर आणलं पहिलेच नंबर
आहो मग ते डोक्यात आलतं ते डोक्यात ते रिपीट झालं का ते रिपीट तेच खुपत आपल्या डो बाई, बायाचे एवढे पैसे ऐकू राहिल्या ना इकडे, डोक्यात इकडे तेच घुमत.
बरोबर आहे ना, मग चार चार दिवस होईना तेवढं ना.
हाव ना, मग तेच ना, तेच डोक्यात घूम घुमत मग.
तुम्हाला लाडकी बहिणीचं असेल ना?
नाही ओ, ताई मला ती पगार आता पगार येती ना
पगार आहे, तुम्हाला पगार किती मग अडीच हजार का?
अडीच हजार रुपये.
बरं जाऊ द्या, तेवढका होत नाही हा, किती काय आले पुरत नाही म पैसे पैशाले वाटा राहत्या.
बई की तिकडे नाही होत आज तर मी आठशे रुपये दिले, गाडी भाडं भरलं.
होव का?
पोरीचं, हा
दर महिन्याला आहे का?
हा महिना भरला की लगी गाडी भाडं द्यावं लागतं, गाडीवाल्याचं.
आठशे रुपये.
हा.
आन शाळेची फीज नसणं काही
नाय ते फ्री करून घ्यायले ना त्या दोन्ही पोरीची
हाव का आर टी मध्ये आसंनं.
हा
मग तुम्हाला एकीचेच भरायला लागत असेल पैसे?
तिचेच भरणं पडते मोठीचेच. मोठीला लय खर्च आहे.
हो का आणि ते दोघे कस काय फ्री झाले हो मग तुमच्या
तर ते ही स्कीम न निघले का हो ताई ते म्हणी कागदपत्र द्या म्हणे त्याला आई वडील नाही ते ते समजा वडील नाय त्याला तर त्या काय निगल होत ते सरलं काय नं हे कागदपत्र दिलते करून हा
तुमची
तिसरीला
तिसरीला
हा
फाट्यावर
हा फाट्यावर ये.
तिचं काय नाव येत लहानिचं
गायत्री एककी च नाव ऋतुजा हीच नाव तनुजा
लाणीचं का ग मोठीचं चागं हे वाटतंय ना
हा तनुजा आहे तिचं
मंग म आमची पर बी तिसरीलाच ये ना फाट्यावरच ये ना.
हाव का हा मग ती फट्यावरच ये.
तिच्या क्लासमधी काय मंग ही
हा परीच्याच क्लासमध्ये असल मग जाईत.
याच वर्षी टाकली का तुम्ही
नाही दोन तीन वर्ष झालतील टाकून त्याला
हाव का मला तर काय पाहण्यात नाय आली बाई तुमची पोरगी म्हणून ती धनगराची एक ती सोनवणी नाय का ती
हाव ना हा देवणात ची पोरगी हाय नं
त्याची एक ती फा फाटेची ज्ञानेश्वर फाटे नय का ते बाळू फाटे काय हाय ना.
हा हा
ती एक ये परत माडीतली दवायची लहान ते त्याच नाव काय बापू आहे का?
बापू
आणि त्याची ती श्रेया ये त्या नितीनांची ताडसवांची ये. हे सविता ताई ती जाधवाची आहे पण ती तुमची काही म्हणली नाही माई पोरगी.
नाई ना तिच्या लक्षात नसणं राहिल म
आता तिसऱ्याला गेली का चौथीला गेली.
नाही ना ती अ तिसरीलाच हे ना तिच्या बरबरच ये ना दिदी बरोबर तुमच्या.
तिला विचारीन मी दिला म्ह तुमचं आडनाव काय आहे लोंडेचं ना
गायत्री लोंडेे.
गायत्री लोंडे हाय का म्हणून तुझ्या क्लास मधी
हा
बरे ये ना मग एका क्लासमध्ये असला कस
हा.
हं मं त्या दो चार पाच जणी येत्या आमच्या घरी तर मग त्या माहीत रांत्या
होव का आता ती किती लांब तुमची घर किती लांब झालं ओ यायला.
नाही पण मग शाळा आपली एका वर्गात असल्यावर माहित राहतं ना आपल्या वर्गात कोण म्हण ते याची आई म्हणती बाय लोणीच्या काही दामणगावच्या
हा ति तिथे लोणीच्या बी मैत्रिणी ये मोठीच्या माया. काय ऋतुज्याच्या अक्काची नाती ती मला आखाच्या बहीण य त ती ना तवड गेलतील कि ती तिच्या तिच्या बरोबर लगी. मोठीच्या हा
हा.
शाळेतल्या पोरींना माहिती राहत बाय सगळं
हा शाळेतल्या पुरील माहित असत.
हा शाळेतल्या पोरीत राहत सगळं माहिती
बरे फाट्यावरती शाळा चांगली आपले गावातल्या शाळेतली परत चोवीस त्याच घरी आता ते लक्ष देत नाही शिक्षक लोक आणि काही नाही मग काय हो
हो ना आता काय ती सुताराची घेतली म्हणत्या शेताला
कुठ टाकली
फाट्यावर
कोणतीला आणि
मोठी
मोठी कितवीला आहे.
दहावी बारावी नि गेली म्हणते ना तिची
अ शिकवायला गेलं तिथ
हम्म ह का तर बोलत काही तर बोलत नाही म्हणे काही शिकवत नाही पण नस तीऊ विसरायती म्हण ती पोरी
आणि तिकक शाळेवाले ब्याशी कायले पण कोणीचे कोणी घेऊात जरा श शिक केल सौरेल घ्यायचे ना शाळेत शिकवायला
हा ना मग कसं कोण म्हणजे असं कधी हे झालंत ना आपड त्या शाळच कोण टाकेन मग कोर
कोण टाकीन बा एवढं लेकराची फीस भरा एवढं सगळं आवरून त्या्यायला सकाळीच पाठवा एवढा खर्च करा आणि त्याला शिक्षकच चांगले शिकवायला नाही तर उपयोगच काय त्याचा मग
मग तेच ना ते असेा चालतो पालत भर भोरहिले मग केवं शाळ मती मी
पैशा आहेत पण असे टॉपचे पैसे द्यायचे त्यां त्यात फक्त ते अनुूप मीच हुशार वाटते मी मला
ते नूर रुपयावरच चाली म्हणते मग त शाळा
अनुरुप तही वरच चालू शाळा आणि ते अुप मीच नवी ती एकच वर्ग धरेल तर एकच रेल दुस बदलून बदलून पाहिज दरवर्षी बघली त्या आणि हुशरचा होत चालते पोरं
हा या कशा आहे या कशा त्या वर्गात राहते म्हणते तिथं
फीन मंग काय नुसत
हा आता वाट कोणी कोणी कोणी पुरी भरु राहिल त्या पुरी काय येतं काढलं क एवढं
माझ छान चुटलं काय येतं बा शिकवता
बारावी त असता कोणी पास होई ना आपल्याला पेपर द्यायला लावा आपण पास हो कॉपी करून बारावी आता
हा
जर द्याच ठरलं तर मग असं बारावी पास झाले म्हणून लगे तुम्ही शिक्षक होऊ शकता आज थोडी ना
हा असं थोडीच राहत तिथं पण तुम्हाला ते वास्तव आली भाजे ना इंग्रजीत काही थोडफार पोरायला बी शकता गेला पाहिजे ना तुम्ही म्हणते तिडें जाऊन उभ्या राशा तुम्ही काही म्हणणारच नाही
मी तर मी तर माझ्या शिवलं तर सगळं मी शिकवलं घरीच संडे मंडे सगळे इंग्लिश मधून बाहे जानेवारी महिने ए बी सी डी वन टू स शाळेत काही जात आणि डबे खात आणि ते लह लहान लल्याकडे थोडं लक्ष देतं शिकवायला एवढं.
नाही.
परीला भी परीला भी मी टाक ल होत पाच वर्ष झाल्यावर तर तिनं त्या अनरूप मसला सगळं म्हणून दाखवल शाळेत तर त्या म्ह मला कशाला पैसे घालते म्हणताय आता वा परीच्या टायमाला तुम्ही शस्त शिकवता ना हे बी नाही शिकवत म्हणजे शाळेत रीच शिकवा म्हणे पोरी कितीं हुशारी म्हणे घरीच तुम् शिकवत जा म्हणे असं तरी कश्याला पैसे घालत्यान वर्ष कुठ पहिलीत टाका म्हण नंतर
हा.
पण मग आता हे लहान पोराला मेणलत एकंद वर्ष वळण लाग नाही याला जायचं यायचं.
नाही एकदा लेकराला वला लागलं का मग ते लेकरं बी जाते नव्हतंही वडीनं.
केरळात भिडत नाही वाला शिव आमचा तेव जातो त्याला क आवड ये शाळेत जायची.
हा.
त्याला गन आवड ये शाळेत जायची पण मग आता एखा दुखलं बिकगलं ठवावी लागत ना घरीज एवढं मोठं नाही ना त्यो.
हाव.
आणि परत आमचं आता हे नसल्यामुळे दावख त्यात नेल कोणणी राहत ना टाईमवर मग.
ते च ना.
हम्म आपलं आपला माणूस घरी असल कधी माणूस जात.
हा.
मग याला त्याला म्हणं लागत परत चालत्या काण राहत्या कारणात लोक मागी काम राहत जास्तीची.
हा मग रोज रोजच्या रोज कार्य कमी का आपल हे न्यायला. मला बी बाई पहिल्या पर्यंतना ना की पोरी डबे होत नव्हते म मला तडं नेऊन द्याव लागत होती पोरी डबे पण मग को जवळ माणते कोणाला माणते एका डब नाही आता का आपल्या रोजचे रोज कोण नेयत जाईन.
रोज कोणच नेणार बरोबर आहे.
मग मी काय करायला लागले त्याच सोबतच डबे द्यायला लागली पुरीचे.
मी मी त्यांच्या सोबतच येते. मी काय करते सगळं एकदा पीठ मळून घेते पीठ मळलं का मग त्यांची यवशिक भाजी टाकून तेते दोघाची कै बी आणि मग दोन पॉया लाटून द्यायला का चाले डबे भरून म. काही नंतर द्यान आता द्यान नंतर कोण द्यायला रिकाम आहे.
हा मग या मोठा कोर डबबा देणच लागततो मला मग तिच्या डब्याबरोबर डबा लगे करूनच घेते म मोठीिक वरगन नाही डबाया चार वाजतार दशच राहती ना.
हो करा कट झाल दहा मिनट.
हाव का.
हा.